हॅलो!
हॅलो! हॅलो
हॅलो! हॅलो, मॅडम आपण कोण बोलताय? मी तुम्हाला काही अन्नपदार्थाविषयी सांगते, तुम्ही ऐका
हो
सांगा मॅडम
सात्विक पदार्थ म्हणजे आपण ऐकू आज सात्विक पदार्थ बद्दल सात्विक पदार्थ म्हणजे? शारीरीक शुद्ध करणारे आणि मन शांत करणारे शिजवलेले अन्न तीन चार तासांच्या आत जर सेवन केले तर ते तात्विक मानले जाते जाऊ शकते
हं हा आणखीन, आणखीन, माहिती
उदाहरणं ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा धान्य आणि ताजे दूध
हा अच्छा, अजून काय मॅडम?
आता आपण राजसिक अन्न, या पदार्थाबद्दल बोलूया असे पदार्थ जे शरीर आणि मनाला चालना देऊन कृतीसाठी उत्तेजित करतात हे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्यात, अतिक्रियशीलता अव्यव स्था, राग, चिडचिड, आणि दीर्दधाश होऊ शकते, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत आहे का? हो मॅडम मी तुमच्यासोबत आणखी बोलू शकते का?
अ हो
नंतर आपण ऐकू, तामसील अन्न
तुम्हाला तामसील अन्न बद्दल काही माहिती आहे का? आहे नाही, मी तुम्हाला माहिती सांगू शकते का? हो सांगा मॅडम
तामसिक अन्न तामसिक पदार्थ म्हणजे ज्यामुळे मन स्स् स्थ होते आणि जड जडत्व येते विचारांचा गोंधळ उडतो आणि दिशाभूत होते शिळे किंवा पुन्हा गरम केलेले अन्न तेलकट किंवा जड अन्न आणि कृत्रिम अ रसायने वापरून टिकवलेले अन्न या श्रेणीत येते याचे उदाहरण तुम्हाला माहिती आहेत का?
नाही नाही हा हो सांगा मॅडम.
उदाहरणे मांसाहार, शिळे अन्न, तळलेल्या पदार्थाचे जास्त सेवन तेलयुक्त आणि साखरयुक्त अन्न.
तुम्हाला पौष्टिक आहार कोणकोणते असतात, याबद्दल काही माहिती आहे का? हम् नाही.
तुम्ही दैनंदिन जीवनात कोणते पदार्थ वापरतात.
आम्ही दैनंदिन जीवनामध्ये, असे रोजच्या पाल्या भाज्या हे ते असं
आणखी काही?
आणखी
तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये, पदार्थामध्ये आणखी काय काय सेवन करता?
आम्ही का हिरव्या पाले भाज्या, फळं ह अजून आस.
हिरव्यापाला मध्ये वैशिष्ट्य काय.
किंवा पालाभाज्यांचे त्यांनी आम्ही हिरव्या पा, याच्यामध्ये पालक, मेथी अजून असे कारल्याची भाजी वगै ज्याच्यामधून आपल्याला जास्त हे भेटतील आपल्याला जास्तं तेच्यातून व्हिटॅमिन वगैरे भेटेल असं, अजून बी फ्रूट वगैरे, टोमॅटो
त्याच्यात खूप जास्त विटॅमिन सीट असे पदार्थ खाणे सेवन करा खूप छान. मी तुम्हाला पौष्टिक आहार म्हणजे काय याबद्दल थोडी माहिती देऊ का? हो. सांगा ना. फक्त योग्य प्रकारचे अन्नच नव्हे, तर योग्य वेळी योग्य प्रमाणात. अन्न खावे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात अन्न खाल्ल्याने आळशीपणा येतो तर कमी प्रमाणात खाल्ले तर पुरेसे पोषण मिळत नाही, बऱ्याच वेळा आपल्याला माहिती असते. की आप आपले पोट भरले आहे. परंतु आपल्याला चविष्ट पदार्थांचा मोह होतो. अन्नाचे योग्य प्रमाण कप किंवा ग्रॅम मध्ये मोजले जाऊ शकत नाही. पण जेव्हा आपण आपल्या शरीराचे लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा आपल्याला न कधी थांबायचे हे समज ते आणखी काही तुम्हाला याबद्दल सांगू का?
हो सांगा.
ठीक हाय पुढे ऐका आपण योग्य प्रमाणात योग्य प्रकारचे अन्न खात असतो तरीही जर आपल्या खाण्याच्या वेळा अनियमित असतील तर सगळी मेहनत वाया जाते आणि शरीराची नैसर्गिक क्लय बांधित होते, म्हणून दररोज ठराविक वेळे अन्न खाणे आणि ते नियमित अंतराने खाणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. असे म्हणतात स्वयंपाक करणाऱ्या तसेच खाणाऱ्या व्यक्तींच्या मनाच्या स्थितीचाही अन्नावर परिणाम होतो, एखाद्याने रागात असताना शिजलेल्या अन्ना ऊर्जा ही प्रेम समाधान आणि कृतज्ञतेच्या भावनेतून शिजवलेले अन्न पदार्थ नक्कीच कमी असते. स्वयंपाक करताना आणि खाताना काही सुरेश संगीत ऐकल्याने किंवा जप केल्याने अन्नातील प्राण जीवन शक ती शिल्लक राहण्यात मदत होते. आपल्या प्र प्रकृतीनुसार योग्य अस असलेले वैयक्तिक आहार देखील योग्य विज्ञानाद्वारे निर्धारित केले जाते.
च्छा मी जे काही बोलतं आहे तें तुम्हाला समजत आहे काय हो हो मॅडम समजत आहे आणि त्याच्याबद्दल मी आता थोड त्याच्या काळजी घेईल समजा तुम्ही सांगलेली माहिती पण मला आवडत आहे.
आणखी तुम्हाला काय ऐकायचं आहे. कडधान्य
तल वगैरे सांगा
कडधान्य खाणे खूप योग योग्य आहे दिवसभरातुन एकदा तरी शिजवलेले नाही परंतु पाण्यात भिजवलेले अन्न पदार्थ खाणे खूप चांगले. त्यामध्ये आपण खाऊ शकतो भिजवलेली मठ, वटाणे आदय असे भरपूर काही प्रकार आहे जे तुम्ही खाऊ शकता. आणि त्याच्या मध्ये अ थोड्या प्रमाणात स्वाद, टेस्ट येण्यासाठी तुम्ही त्यात बारीक कांदा, मेथी परत अ असे खूप सारे काही मसाले किंवा तिखट मीठ पण टाकले तर ते स्वादिष्ट लागू शकते.
हं
अशा प्रकारे तुम्ही एका दिवसातून एकदा अ एकाद एखादी वाटी भरून कडधान्य खांणे खूप आवश्यक आहे.
अच्छा हं चालल म आणखीन तुम्हाला काय सांगू शकते. अजून आपण आता आहार घेतो समजा जेवणात तर मग ते कसा घ्यायचं मॅडम कस म्हणजे कस म्हणजे ये आपण आता आपण भूक लागली की एकदाच जेवण करतो. तर तस आपण अ एकदाच करायचं आहे की दिवसातून किती वेळ जेवण करायचं? दिवसातून चारदा किती वेळा आहार घ्यायचा आहे परंतु जेवढी भूक लागली तेवढंच खाल्लं पाहिजे नाय जबरदस्तीच जास्त खाणं पण बरोबर नाही. नाय पण कसं म्हणायचं मला आपण एकदाच जेवतो ना तेव्हाच जेव्हा पोटभरूना जेवून घ्यायचं की थोडं थोडं खायचं नाही एकदाच म्हणजे पोटभरून नाही जेवायचं एकदम एका कधी पण लक्षात ठेवायच की एका पोळीची भूक अच्छा आपल्या पोटामध्ये शिल्लक असायला पाहिजे. अच्छा म दिवसातून अ किती वेळा आहार घ्यायचा म, दिवसातून तीन किंवा चार वेळा सफिशियंट ये, अच्छा हूं
आणखी मी तुम्हाला काही सांगू शकते का? ठीक ये. आता मी तुम्हाला अन्न हा कोणता पदार्थ आहे याबद्दल सांगते. वनस्पती, प्राणी, कवच व किनवो म्हणजे फर्मेंटेशन यापासून अन्न मिळते. अन्न सहसा वनस्प पत्ती किंवा प्राणी उत्पदनीचे अस ते अन्नामध्ये आवश्यक पोषक घटक असतात जसे की कार्बोहायड्रेट तिघ्न पदार्थ जीवनसत्व जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन्स. प्रथिने किंवा खनिजे हे पदार्थ एका जीवामध्ये अंतग्रह केले जातात आणि जीवाच्या पेशीद्वारे ऊर्जा मिळवण्यासाठी आयुष्य टिकवण्यासाठी वाढ होण्यासाठी आत्मसात केले जातात ऐतिहासिक दृष् त्या मानवाने दोन पदार्थांनी अन्न सुरक्षित केले, शिकारी गोळा करणे आणि शेती.
ज्यांन्या
आधुनिक मानवाला प्रामुख्याने सर्वभक्षिक आहार दिला, जगभरात मान मानवतेने असंख्य पाककृत्य आणि पाककला तयार केल्या आहेत ज्यात घटक औषधी, वनस्पती, मसाले, तंत्र आणि पदार्थांचा समावेश आहे, आज जगातील सतत वाढणाऱ्या लोकसंख्येत आवश्यक अस सणारी बहुतेक अन्न ऊर्जा अन्न आद्योगाद्वारे पुरविली जाते. आंतरराष्ट्रीय खाद्य संघटना जगातिक संसाधन संस्था जाग तिक अन्न कार्यक्रम अन्न व कृषी घटना आणि आंतरराष्ट्रीय अन्न माहिती परिषद अशा संस्थांद्वारे अन्न सुरक्षा नियंत्रित केले जाते. अन्ना बद्दलची एवढी माहिती तुमच्यासाठी पुरेशी आहे. यामधलं तुम्हाला काय-काय समजले किंवा काय नाही समजले, हे तुम्ही मला विचारू शक ता
तसं सगळं समजलं मॅडम त्याच्यातला अजून आता पुढची माहिती काही असेल, तर अजून सांगा तुम्ही.
मला वाटते अन्नाबद्दल पुरेशी माहिती किंवा पदार्थांबद्दल पुरेशी माहिती मी तुम्हाला दिली आहे, त्यामुळे आपण आता हा कॉल
हो चालेलं. थँक यू मॅडम, माहिती सांगितल्याबद्दल.